जतो मॅग कॉत हॅलोॅलो कर. बाईक चेकिंग हॅलो हॅलो. येस यस यदी आवाज येत. जेटा क भ आला नाही. हि का? काय नाही पोलावर बैश आम् हॅलो. न फुलावर बसलेला म्ह
काय बोलावर.
काय नाही मीटिंग भरवली मी
झालं ना आता मीटिंग काय आहे ना.
हम्म नाही गावात चाललो आम्ही आता सचिन झाले पैसे गोळा करायचे जराशी
कटोरा विटोरा घेतलाय.
नाहीयरे. आपल्या सोने ना सचिंदाजी हम्. हा.
हम्म
त्याज सोन न्यायचं जरासं
दे नं मंग टाकते का एखांदा माणूस
अ म्याव नं मी काआच ठेवू.
पाहिजे तो लक्ष ठेव घालशील बॅगीत बिगीत नाय तर
नाय नाय.
गेम आहे दोन आपल्या बॅगीवरच घुमतााात जरा अस.
फट रट फटलते.
म्हणजे कमी येथ ज घेऊन टाक म्हणलं हम्म.
विचारे दान करायचं केरळच्या मंदिरात
होणा हो ना मंदिरासाठीच म तिकडे मोठं मंदिर गेरलं.
हा तेच ना झाला का मंग गिरीश सोबत कॉल
हो ना.
लय बोलता बी तुम्ही
नेमकाच लावला होता त्यान माआ लागत नाही.
तिकडून लागत नाय का आता
नाय नं लागेन नाय फोन काय माहित कस काय
हम्
गणेश चा लागते रे माआ नाय लागत तिकडून
हा.
हम्म.
काय मग आता हे जस्ट एकोणतीस वा आहे मंग
हो काय.
हो.
एकोणतीस.
हं मग काय र मंग तीस केल्यावर मंग दुसरे टास्क येतील का?
रिप्रेश करून पहा ना काय होतय ते.
केलं म्या.
नाय ते स्क्री स्क्रीनशॉट पाठवं त्या याच्यावर ग्रुप वर झाले म्हणाव माझे आता.
कसा ना अजून एक राहिला ना समजा
हम्म
हम्
एक राहिला का?
एक राहिला एकोणतीस वा आहे हे समजा सुरू
हूं मंग रिसिव करायचे याचे त्याचे कॉल तिशन बी काय नाय होत. मी काय म्हणतो माहिती का तू कम्प्लीट नको करू एक टास्क
हा तेच म्हणत होतो कम्प्लीट नाय करत एवढच राहू देतो.
हम्म तू रिसीव्ह कर आता फक्
हं हो घरचा मोबाईल ये घरचा मोबाईल कम्प्लीट करून टाकतो.
तू कंप्लीट केलावर मग तुले पैसे रिसीव्ह नाहीत ना होणार मंग
हा ते बी
हूं रिसीवचे भेटत असतात वाटते
अम् तसं कराव लागलं.
हम्म पाय करून काय होतय.
हम्
तसं मला नाय येत काय हो काय होती काय माहित होती का तसं काही
हा ना काय
ते दुसरे येतात ना टास्क ते करायचे मंग
हो दुसरी ते येतच आहे.
हम्म.
तू लवकर आले पण.
हो काय माहित जुना असल्यामुळे आले असतील ते.
सरन पाहिलं असेल त्याला अरे आपलाच माणूस हाय.
असं बी असत काय हम.
आ काय सांगावं
नाही रे म्या लय बैलच केलते ना ते म्हणून तस झालं ते लय जुना म्हणून त्या ग्रुपमध्ये वी वीस पोरच होते तवा फक्त
पण ते आता मंग ते तीस ज्याचे कंप्लीट झाले त्यायले काय भेटलं.
तेल दुसरी टास्क समजा भेटलं काय नाही काय माहित
हा म सर न उचलंल नं त्यायले
कुठ उचललय?
म्हणजे उचललं म्हणजे काहीतरी दुसरा ग्रुप बनवला असेल त्याजा.
हम्म, काय माहित गड्या.
हम, ऍक्टिव ऍक्टिव्ह स्टुडन्ट म्हणून.
हा हा असं आहे कनाय, डन झाली ते जी आहे की नाही बराबर केली त्याने.
हम्म.
सगळे जे करा आता आपापली. हम, तसं ह्याच आप नाही जेवून राहिलो लेका.
जेव ना मग नाही ती नाश्ता करत असेल ना आता.
अंह. नाशता सचिन दाने चारला आहे गावात चाललो होतो आता आम्ही.
चारती चारती, स्वप्नात.
स्वप्नात चारती.
गावात काय काम आहे पण.
का तेच मिटिंग आहे म्हणते. कशाची तरी कृषी बाजार समिती उत्पन्न.
हो का हो ते काहीतरी विकायच म्हणे सोयाबीन का गहू आहे का?
गहू.
गहू का?
अरे मग साधा कॉल केलेला पैशाला. पैसा वला आहे ना कट करती हॅलो हॅलो श्री. अभ कट करतो मी सादा बोल आणि माया नाव च थांब हंगरी. बारा मनिट हु दिल मा काटील ना पाहिजे. त्याला म्हणलं झोपिलय झोपलयस न तू. की बस लावून हु हु करायचं.
ते ऐकतात ना आपले कॉल रे हे काय हे बी कॉल ऐकतात ना आता सगळेच कॉल ऐकतात.
आता काय झोपीत बोलता येत नाही का काय चाल गेला का घेतलं का?
तसं बोलायचं बराबर बोल लागते आपण काही बोलतो विषय काढतो.
हाव ते आता इवढ फुट बोलते.
आपण पर्सनलच गोष्टी काढतो आपल्याला नाही सांगितलं ते.
आता जे आपण नवीन नवीन जनाला तेवढं फोन लावतो.
हम्म, हो.
ह
किरीला कोण पाहालं
हे पुण्या पाहू लागले.
सचिन आहे का तिथं.
ह कायच ल् लव बर्डस ना दोन हो ना कालच
बाप बापरे! हम्म.
पडली जर नाही तर.
घेऊन जा हे मोबाईल.
काम लावून दिले पण सगळे ते.
हो नाता काय कर लागती
त्याहिले म्हणत जा कमीिशन नाही म्हणा नाही काय चाळीस चाळीस रुपये देत जा
हो
ह
क वि जीेत
आणि बाकी काही मग आता घेवजेन लाव लागते ट्र्रीपचं हो एक ट्रिपचं म्हटलं खारपलाग का होेत रिपच म्हटलं नियोजन लावां लागतील हॅलो हॅलो ह हारात लागा काय हॅलो
अमदारीला का
रेंज कोणाची नाही हॅलो
हे का नाही माहि
रेस् आवाज आटकू लागला
हॅलो हॅलो
हॅलो हॅलो
ह
येते का
हेल का
अह हो त यती तारतार यत हो येते येते इथं ट्राफिक करून ठेवले रे या पुरायने बंद के का ट्रफिक जम केलं या पुरेने
धर हा
का आता नीटठी का म्हगतो आहेज नेट आहे का नेट ो काररी नाही ठिक
हां आता येतील. गेला डब
हॅलोॅलो वन टूथ्री फोर.
थ्री फोर फाईव सिक्स आताक् त आता येती का? हो ना गायब होत कधी कधी तू.
अर ती रिंग जाते मदत वायफाय जाते काय होती
हम् हे पुराने ट्राफिक केलं म्हटलं जरा
फोन वापराला लागली त आपलं नेट वडा आहिली तर
ह गॅमर लागलीथ
सगळेच घेतल्या कोणीच नाही राहिलं बी हेॲप बी नाही आता
कुणी आजपासून सुरू करते कुण्याला लावते फोन दोन
हो कुणाला लावतो मी ते बोलत नाही पण ते काय बोलावं समजत नाही.
शिव्या देतो त्या चांगलं.
नाही रे जमत नाही ना अस काही. हम् असं काही बोलायचंच नाही कशाले.
साधारण द्यायच्या ना.
रेकॉर्डिंग अहिलीपरी ज्ञानेश.
हो रेकॉर्डिंग तर होतेच म्हणा.
ऐस मत बोलू.
एवढं ऐकत नसतील काय सांगते. एवढ नसतील ऐकत.
सगळ ऐकतात तेे ए टू झेड शब्द.
हम् ब
ते आईक ऐकतात आणि मग ती हे करतात ना सबमिट पुढं एक एक शब्द द्यायला टाईप करा लागते वाटते
हम्म अस काही असलं
हम्म ते कारण तसं कस ट्रेन कराल ते ते ते वर्ड द्या लागतील ना ते ए आय ला थोडी समजते.
हम्म ते पण आहे. नंवण झाला हो ना चालच नाही.
ऐकला आलं त.
म दहा मिनट टाइमप केला दहा मि ते आपलेवा. सगळे कुण्या गिण्या्या हे ते अरे दोन मिनटं टाइम आहे रे.
ह ह
हे पा नाही घाई करू लागलं चाल म्हण ते गावात सम चारत तुले
चारत काय येतो मी बी येतो मणा थांब.
मग शिरीले पण घेतो समुद्र जायचे ते.
पार्सल घेऊन पार्सल.
अर तोडूतरला ते अं
अरे
हे काण
ां म्हना पैसे देतो म्हणा ऍपमधून.
अरेथ दोन मिनिटं राहिले ना भा एकच मिनिट राहिला चार बंग ह्
झाला एक मिनट बी नाही आता
ह नाही कोणी दहा पैसे पर कमवते तर त्याला पण नाही म्हणता तुम्ही
हो ना स्वतः गमत नाही ते स्वतः बसतात
आप त कोणती ब आज वातावरण बदल जरा.
हो का
हम् माय बरोबबर बारा बारा मिनिट चार सेकंद झा कॉल कटू लागला.
तेच टाइमिंग आहे ना
नाही कधी कधी शिल्लक जाते कधी कधी कमी जाते